हं
याच अस हे ओपन पिकर करून बी बोलता येत नही.
हाव ना. कानलेच लावा लागती.
व लागत कारण ते काय होत मग दुसर काम बी नही करतेयेत काही. अस विचाल्याव त्याला अस शेतबईच ओपण तर तर करून मग बोलत जावा बा तुम्ही. तुम्हाला हा तुमच तुमच काम बी करा अणि बोलत जा असा ऑप्शन पाहिजे. ला
बायाने मागच्या सारख केल असत ना. काम कर करता ते वाचता वाचल असत तर काही हे केल असत मग ते तेले व्यवस्थित आवाज नइ जात.
अरे त्यांना आवाजच गेल नाही ना ते न आता ते मॅसेज आलाच नाही कोणला थोडा च म्हणजे कंपल्सरी अस थोडाच लोकायला पाठवलं तेनी मग देता. ते पोराचं असाच गोंदळ झाला न सगळा. हा
हुं हुं तर ते बॅ बॅकग्राउंड आवाजा मुळ त्यांनी परत हे केल म.
बायका, करत्यात फोन नीसते करायचे म्हणजे करायचे बोलायचा पत्ता नही आपण इठून बोलत रायच त्या हाऊ कराच.
हाव का हा तुमचे यायच्या अगोदर मागच्या वेळी जया बाई चा एक वेळा आलता फोन गोविंद लोंढे म्हणून. म्या म्हटली हीचा फोन कस काय आला त मी य येऊन ण त्यो मोबाईल हातात घेतपर्यंत च कट होऊन गेला. ह्यो फोन बी लवकर रिसीव्ह नही होत त्याच्यावर टच करावे लागते.
टच कराव लागत त्याला आपल्या अय साई ये शिवऱ्या आवाज नको रे.
करा लागते त्याले
हा त्या होत ते. मग म्या आणल त्याला नाही का व्यक्ती बी अशाच पाहिजे का त्याला बी समोरच्याला बी बोलता आला पाहिजे व्यवस्थित त्याला च फोन लावायचा निस्त रिकामा काही फायदा नाही. अन पहिल्या कॉलला अस होत मी निस्ता तुला फोन बी केला आणि तू माझा फोन रिसव्ह बी नही केला तरी तिकडे सबमिट होत होत.
हा हम्म हम्म
आता जर तू रिसीव्ह केला तू जर मा सांग बोलली तरच सबमिट होत.
हो का सेकंद आणि ते आवाज बी झाला पाहिजे त्याच्यात अस मागच्या कार्याची काही टास्क बी तशीच होती ना जे वाचून आपण जर समजा अस तुला लावून ज ठेवलेत ते सबमिट थोडी होत होते जेव्हा आपण वाचू तर तेच टास्क समजा समिट होतो. नाही तर नाही होत होती.
तेच होत हो त ना आणि ते बाया ना काही दिसत कर्ज म्हणे करायचतावा मग त्याला करुन त्या गोष्टीचा काईच
बऱ्याच माझ्या बायाबी गीताबाईणी मार भरून ठेवल्या होत्या ना. गेला
याल नव ना सगल्याला नाही आले मेसेज नाही.
जोडली काय ह्याला?
तुमची इथली जेवली नाही काय कोण?
जोडलीस नसून आत्ताचा गट आहे.
आताचा गट आहे हे पन्नासून जोडली ती त
ची जोडली होती गटात बी नवती ते तरीबी
आमच्या इथला या बायाना जोडायला लावलोतो व्हय गरीब ये लई जोडून घ्या.
ह हो का
म
गरीब म्हणजे वाटी घेऊन खाऊन राहिले काय कर्ज अ कर्ज फेडलं म्हणते काही कर्ज देलं म्हणते ना मला माहित झालं अस
खेळा बर! कोण फेडलं म्हणे?
बा बँक च चेककाल वासन द्याचंय काही कन्नडच्या बँकेच नाही का तीन मिनिट झाले बर!